हा बोला ना
तुमचं नाव समजल काय मला?
माझं नाव तुम्हाला हवंय का?
हं
सुमन
हम
सुमन पाटील
ओके
चल चल चल
काय करताय तुम्ही?
मी अशा वर्कर
हम् आता जेवणाची तयारी
हा हा
तुम्ही काय करताय?
काही नाही बसले.
हो तुम्ही म्हणजे काय करताय?
मी स्टूडंट आहे कॉलेज ह बी एस सी मायक्रोकॉलेज
हा हा हा कुणीकडं
गडहिंग्लजच्या
गडहिंग्लज काय हम्म हम्म हम् हम् ओके बाकी अभ्यास वगैरे चांगला आहे.
बो आहे की
येऊन जाऊन कि तिथं राहिला
येऊन जाऊन च
इनकामींग ह् ह् ह ह आणि राहायचं काय असं म्हणजे सोय आहे का तिथं
होय होती रूम घेऊन वगैरे राहायचं किंवा हॉस्टेलमध्ये
हा हा हा मग राहायचं ना येऊन जाऊन त त्रासच होत असेल की
हो
हम्म हम् हम्
तुमचं काम कसं चालू आहे
मस्त रोज रुटीन आज सुट्टी इनकमिंग वॉइस
रुटीन कसं असत तुमचं रुटीन कस असतं तुमचं रोजच
रुटीन माझा जॉब ची टाइम आहे एक नऊ ते एक आहे
ओके
हम्म हम ह नऊ वाजता जायचं एक वाजता म्हणजे एक दोन पर्यंत येते घरी
काय असतं नेमकं म्हणजे काय करायच असतय
ते आम्हाला लोकसंख्या दिलेली असत्या
हा
एक हजार मग त्यामध्ये जाऊन आम्ही सर्व्हे करायच सर्व्हे करायच म्हणजे घरात जाऊन प्रत्येकाची माहिती घ्यायची मग कुटुंब प्रमुखाच नाव गाव वय जन्म तारखा आधार कार्ड सगळी माहिती घ्यायची कोणाला गोळ्या काय चालू आहेत काय बघायच्या मग घरात लहान मुलं आहेत काय बघायची त्यांचं वय वगै - गेरे घ्यायच त्यांचे डोस झालेत का बघायचे
हा हा
घरात कोण आजारी आहे का बघायचं
हम हम
मग त्यांच्या गोळ्या काय असतील किंवा काय नसतील तर आपलं सारख कारी दवाखाना आमच्या इथे मोठाय
हा हां
उपजिल्हा रुग्णालय मग तिथं पाठवायचं
हा हा
किंवा त्यांची जर खाजगी ट्रीटमेंट चालू असेल तर तिथं पाठवायचं आणि त्यानंतर मग अम् जो काय डाटा आहे म्हणजे कामाचा तो आमचे उप उपकें म्हणजे केंद्र आहे ना तिथ पाठवायचं म त्यात गरोदर माता ता येनार
केंद्र कोणीकड हाय म्हणला
प्राथमिक आरोग्य केंद्र मेंचे
ऐकून माहितीय का
बघू या की
हा ओके मग तिथं सगळी माहिती द्यायची, म्हणजे आमचा ग्रुप असतात, त्या ग्रुपवर सगळी माहिती द्यायची. कोण आजारी आहे कोण लहान मुलाला काही त्रास आहे काय, कोणत्या गरोदर मातेला काही त्रास आहे का?
हा हा
हम्म, सभा घ्यायच्या, म्हणजे किशोरवयीन मुलींना आता काय माहिती द्यायची? स्वच्छतेबद्दल वैयक्तिक हम्म किंवा आता जे आता मऊ व्हाय लागलंय ना प्रकरण जास्त, पळून जायचं त्याच्यावर मार्गदर्शन करायचं त्यांना.
हम्म
त्यांचे काय गर म्हणजे समज असतील, गैरसमज असतील ते दूर करायचे. त्यांना काही शंका वगैरे असतील तर ते विचारून घ्यायचं.
हम्म हम्म
हम्म हम्म, आणि आता आभा कार्ड, गोल्डन कार्ड त्याचा एक विषय आहे. ते आता जरासं, भरपूर हेडअँक चालूय.
हम्म तुमच्या काय हॉबीज आहेत का?
हॉबीज, आहेत हॉबीज भरपूर आहेत. पण आता कसं कामामुळे होत नाही. तब्येत पण झाल्या. हम्म मुलगीला घेऊन जायचं म्हणते कुणीकड तरी. बाहेर, जरा रिलबिल काहीतरी कराव्या. काय मुलगीच आमची तयार होत नाही हो, लय आळशी आहे. मग काय, चला आता तीच हौशी नाही तर आपण काय करणार?
बोला, तुमच्या काय हॉबीज आहेत?
म्हणजे, ड्रॉईंग काढायला आवडते.
हा म्हणजे बैठे काम आवडतंय आपल्याला.
हो
हम्म, चांगलंय चांगलंय.
ट्रॅव्हलिंग करायला आवडतंय.
काय कराय?
ट्रॅव्हल बसनी येऊन जाऊन करते बघा रोज.
अरे वा वा वा, छान छान आपलं अभिनंदन.
हम्म
आई-वडलांना भरपूर असं चांगलं वाटत असेल ना, तुम्ही येऊन जाऊन वगैरे करता? कौतुक असेल खूप?
होय.
मग अभ्यासाला वेळ पुरतंय का?
आ
पुरतोय की, जेवढ्या होईल तेवढं.
हा करत जावा व्यवस्थित.
बो
आपल्याला आईवडिलांनी एवढं पैसे घालून, पाठवले म्हणल्यावर करायला पाहिजे ना?
हो
हम्म चांगलय. बाकी मग अ हे- तुमचं कंप्लीट झाले की जॉब बघणार.
बोल.
हम्म हम्म हम् हम्. बाकी लग्नाचा काय विचार?
अजून तरी काही नाहीये.
बघा, आमच्या इकडे पण आहेत हो स्थळ वगैरे.
असला तर सांगा.
हम्म. माझ्या भावाच्या लग्नाचा विचार आहे.
भावाच्या लग्नाचा विचार आहे काय? म मुलगी कशी पाहिजे त्यांना?
कशी पाहिजे तुम्हाला मुलगी? कशी पाहिजे का? गेला तो लाजून.
चिडला का? का लाजला?
लाजला तो.
अरे बापरे! लगेच काय आम्ही ह उभा करणार नाही म्हणा
अजून तुम्ही कुणीकडे इथं गेलेल का? बाहेर फिरायला वगैरे.
हो. आम्ही गेलेलो बाबा.
हं. गेलेले.
ते अं. अ आम आमच्या मी फॅमिली गेलेलो.
हं.
मुलगा, मिस्टर, मी, मुलगी.
हम.
आणि ते आमच्या दिरांचा एक मुलगा. असे पाच जण गेलेलो आम्ही.
गेलेले?
हम्म. ते गुजरातला. गुजरातच्या पुढं गिरनार म्हणून आहे जुनागढ. तिकडं गेलेलो.
हम्.
दिवस आम्ही तिकडेच होतो.
हा.
सोमनाथ, द्वारका, पोरबंदर. सगळं बघून आलो आम्ही.
हम्म हम्म.
खूप चांगल आहे तिकडे. तुम्ही पण जा कधीतरी गेलात तर तिकडे.
हो जाईन न. बघू. हो नक्कीच जाईन.
हम्म. चांगलंय दत्तगुरूंचा विठू.
हम्म.
बघून या.
हो. जेवण
होय. आता जेवणाची तयारी.
हम्म.
काय मुलगी आमची आळशी आहे हो. काय करूच लागत नाही. मलाच करावं लागतय सगळ.
हम
हा हा
तुम्ही काही तुमच्या मम्मीला मदत करताय की नाही?
माझी मम्मी खरच देत नाही मला.
मम्मी ती खुली आहे वाट मग तुमची.
बोली
आमच्याला कर कर म्हटलं तरी करत नाही ग.
हम् त
हमं
काय म्हणा काय ऐकू आला नाही.
हो असं होत असं कधी कध
कधीतरी रोज रोज कर कर म्हणून आता कर हा शब्द आता नकोच वाटायला लागलाय मला. एककतच नाही
हम्म
हॅलो
हा
हा
छान म्हटलं तुमच्या बोलून.
थँंक यू अशीच मी बोलते रोज.
छान बोलताय ह.
हा मला असं आवडतं बोलायला खूप. समोरची व्यक्ती बोलत असेल ना चांगलं चांगलं तर मला बोलायला आवडते अशी हा हू करणार अस तर मला अजिबात आवडत नाही बघ.
चालेल ठेवते मी आता. ह
हो हो ठीक आहे.
हम्